हॅलो
हॅलो
हा बोला कि ताई काय करायलाय?
आवाज येत आहे? हो आवाज येत का म्हंटलं माझं क्लिअर
हा हाय क्लिअर येतो येतोय बोला, काय करायलाय? काय नाही बघा आता जेवण स्वयंपाकाची तयारी
अच्छा अ इतक्या लवकर म्हणजे आम्ही तर लग्न आहे आमच्या इथले जवळचच
हा हा तिकडे चाललंय काय? हा हा. हा ह पाऊस वगैरे आहे का मग तुमच्याकडे?
हो आमच्याकडे पाऊस आजच झालाय इथून मागे पाऊस नव्हता पावसाात तर खूप गरज होती तर काय मी कसं शेतकरी त्यामुळे शेतकरी म्हंटल्यावर पावसाची खूपच वाट बघत होतो.
हा आमच्याकडे पण आजपासूनच सुरुवात झाल्या आज काल पाासून जरा जरा चालू झाले सुरुवात पावसाची.
हा अच्छा.
हा हा काय ना..
हा.
तुमच्याकडें भात वगैरे असतं का मग शेतीला श... त मध्ये काय काय असतं तुमच्या हॅलो.. हॅलो.
असतो डाळिंबे आका स्वाभिनसे..
तिकड तसं असतं का. हा हा.. द्राक्ष का म्हणजे आता कसं हे करताय.. हॅलो आवाज तुमचा कट व्हायला आहे.
स..
हॅलो.
इशू येत ना त्यामुळे होत असेल..
हा कट व्हायलाचा थोडा आवाज हा आता याय लागलाय. बोलताना जरा मध्ये कट होते हा हा. हा नेटवर्क प्रॉब्लेम जरा येत. हो ते चालू झालं ना आजपासून पावसाचं वातावरण. एवढं काय नाही आता म्हणजे आजपसून सुरुवात झाली थोडं थोडं. हॅलो. हॅलो.
पावसाला..
हो. तुमच्याकड पण आजपासूनच झालंय का. हॅलो. हॅलो. अछा.
हो.